हॅलो
येत नावा
झालंय ना कट सेकंड
हो म्हणून मीबरोबरच
अगं तेच माझ्या ते मी नेमकं मी हेडफोनच लावायला पाहिजे मला ते समोर दिसत नाहीये ना ना
नाही नाही हेडफोन लावून त मग ह हा म्हणायला रिलॅक्स
हा तेसना तुला कळलं बरोबर तुला कट केलं ना
हा मी समोरच घेन घेऊन बसले मी आहे ना बरोबर एक सेकड रा हम हा
निमला क तिकडं निम लक्ष तिकडे ये ना कामात त्यामुळेणा होतोय आणि हेडफोन हा हेड ब नाला नाहीहिजे
आ माझं कस काम झालंय म्हणून मी बसली समोर घेऊन एक सेकंडच्या आधी कट केलं की दोघांचे मिनटं वाचतात मग बाकी काय नाही
हम्म तेच आहे. बरं आहे चांगलंय ग काय नाही ठीक. मजेत. आता इथले चावरावर काम. ए ह्याच्या त्याच्या ऍडमिशन साठी पळापळी आता डॉक्युमेंट सबमिट करायचे ते जायच. कॉलेज वर एकदा भेट द्यावा लागेल.
जुलै मध्ये असेल चालू होईना. ार् हच.
तर ते ऑफलाईन फॉर्म द्यायचे ना भरून मग ते लिस्ट ला नाव येणार, म्हणजे इंटिग्रेटेड घ्यायचंय पण मग ते परत कॉलेज सारखीच प्रोसेस असते वाटतं.
नाही एवढी ग तासाभरात. होऊन जात ते.
पण ते कॉलेज कॉलेज. तिकडे ना बावधनला तिकडे जावं लागतेय समोर.
हा दोन्ही एक ठिकाणी तासा तसाचं काम आहे आता मी. के ना गेल्यावर दोन वर्षापूर्वी इकडे एकतास तिकडे एकतास. फक्त आपलं पेपर वर्कप कंप्लीट असेल तर नाही मग जास्त वेळ लाग
हम्मम् तेथून आता ते नॉन क्रिमिल काढायला सांगितलं होतं, ते आलेकने बघावं लागेल कारण ते म्हणे ह्या वेळेस लावायचंय पण आता हना लाग ते का नाही माहित नाही ह्या कॉलेज ला. काढून ठेवलंय ते डॉक्युमेंट्स.
किती आहे ग मी हेच. सगळ बघते ना तर मला असा विचार पडतो की, आपल्या आईवडिलांनी कधी केलं काय केलं आपण असं जाऊन बसलो काहीच टेन्शन नव्हतं.
अगं आपल्या वेळी नव्हतं ग एवढं.
तेही नव्हतं पण जे काही होतं ग. थोडं फार का होईना.
तेच ना आणि कसं होत कॉलेज आपण कसं डायरेक्ट. वेगळं काही करायच प्रश्नच नव्हत त्यामुळ असं दुसरीकडे वेगळ्या ठिकाणी जाय तर तेवढे डॉक्युमेंट सबमिट कराय. काही ल झंझट नव्हते. असं अकरावीतून बारावीत बारावीतून डायरेक्ट ज्युनियर सिनियर कॉलेज अस असं होतं हा हा हा हा असे इंजिंग. करायचं आणि मेडिकल करायचं हे डोक्यात नव्हते विषय फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचे
हो ना
आता हे इतकं कॉम्पिटिशन वाढलंय आता जवळ जवळ नाही म्हंटलं तरी पंचवीस तीस वर्षाचा डिस्टन्स आहे ना.
हो आता संस्कार तेच कन्फ्युजन कन्फ्युजन नाही असं त्याच पण चर्चा करत होता पप्पाने तो कि आता आपण म्हणतो इंजिनियरिंग इंजिनिअरिंग त्याच्यात पण इतके व म्हणजे पार्ट निघाले. ए आय आले म्हणजे खूप काय काय काय काय चालू होत. नेमकं कशात काय करावं ने ऐकतच होते फक्त
स् इंजिनिअरिंग करण्यामध्ये
मग बाप रे बाप
इंजिनिअरिंग नुसतं करून ग्रॅज्युए म्हणजे पूर्ण कॉलेज करून त्याच्यातही जॉब नाहीत काही कॉलेज नुसार मग ते प्लेसमेंट असतात त कॉलेज तशा टाईपचे असले तर प्लेसमेंट मग चांगल्या ठिकाणी मिळते प्लेसमेंट मध्ये पण मग काय होत त्यांना जे पाहिजे त्यांनी आपण केलेलं नसेल तर वेगळे ते कोर्सेस करावेच लागत एक्स्ट्रा पन्नास हजार लाख रुपये फी आहे त्याची म्हणजे चार वर्ष कॉलेज करून सुद्धा पुढ एक्स्ट्रा आपल्याला वेगळ शिकण गरजेचं आहे असं आहे त्याचं हॅलो हॅलो आवाज कट होते ग
नाही नाही मी आतमध्ये गेलेली ना खाऊन घेते हा नशिब कट नाही केलाच नाही आता कॉल रिजेक्ट झाला असता नशीब म्हटलं कट नाही केलाच नाही तर कॉल रिजेक्ट झालं
हा ते मग अगं असं आहे नुसते इंजिनिअरिंग करून पण उपयोग नाहीये पुढं कोर्सेस आहेत अ ग ते वेगवेगळ्या जश कंपन्यां गरज लागते ना तसे ते कोर्सेस वाढवतात त्या हम्म त्यामुळ आता नाही का आमच्या त्या बबलीने तेच केलं अकरावी दहावी नंतर आयटीआय केला दोन वर्ष त्याच्यानंतर डिप्लोमा डिप्लोमा केला आता त्याचा काहीच फायदा नाही होत आहे डिप्लोमा करून त्याला डिग्री करायची आहे पुढ डिग्रीसाठी मग पैसे नाही एवढं होत नाही का आणि कोर्सेस सांगतात करायला त्या कोर्सची फी जवळ जवळ एक दीड लाख रुपये असे चार का काय तीन कोर्सेस दिलेले लिहून कंपनीनी इंटरव्ह्यू घेतला का ते म्हणतात हे करायला लावा ते करायला लावा आणि आता कस झालंय शिक्षण घ घेत घ्यायला सोडून पण नाही जमते जॉब आणि त्यांनी काय केलं लोन काढलेले आहेत प्रत्येक गोष्टीवर आणि मग जर लोन साठी जॉब सोडला तर परत मग लोनचे हप्ते कोण भरणार आणि आता दाजींना तर पॉसिबल नाही म्हण मग आप कंपनी करून मग त्याला म्हटलं एक एक कोर्स करत राहा मग ते दोन दोन तीन तीन महिण्याचे कोर्स आहेत प्रत्येकाची फी अशी वेगवेगळी काहीची तीस हजार काहीची चाळीस हजार नाही का?
पण किती ओरडत्यात ह मुलांना पण मी अभ्यास पैसे भरू फी भरू कि, लोनच्या हप्ता भरू म्हणजे किती टेन्शन
म्हणून मग आता मी तेच सांगितलं त्याला म्हटलं तुझ सगळ नाही का पहिल्यापासून दहावी पासून आयटी केला ते आयटीआय करून काही जॉब राहिलेला नाही आणि पाहिल्यासारखं नाही गं राहील पहिल्या आयटीआय वाल्यांना जॉब मिळत होते आता नाही येतसं
फास्ट मिळायचे मुलगा शिल्लकच राहत नवता पहिला
तेच ना आता इंजिनिअरिंग वाल्यांना जॉब मिळत नाही तर आयटीआय ला कोण विचारतय आणि त्याचं काय झालं आयटी करून डिप्लोमाला आणखीन चार वर्ष घालवले मग डिप्लोमा करता करता त्यांनी जॉब शोधला आयटीयाच्या बेस वर
हो
आणि मग आयटीच्या बेसवर जॉब शोधला तर आता कंपनी वाल्यांना पुढचं वर्जन पाहिजे ते सांगतात हे कोर्सेस केलेलं पाहिजे ते तसेच यांनीच यांच्या कंपनीतच अप्रेंटिशिप साठी हे केलं तर अप्लिकेशन तर ते सर म्हंटले की असं असं करावं लागेल त्याच्याशिवाय नाही त्याला घेता येणार आपण जे डिप्लोमा करून सुद्धा फायदा नाहीये ह
हो कंपल्सरी झालाय ना कोर्स करा
चार कोर्स का पाच कोर्सची नावं दिली आणि त्यांची फी विचारली जवळजवळ सगळे तर एक दीड लाखाच्या पुढे जात होते.
नाही केलं तर जॉब नाही मिळत असं होवून जात.
अगं दरवर्षी दोन दोन वर्षांनी तीन तीन वर्षांनी कॉम्पिटिशन वाढतय त्यामुळे वेगवेगळ शिकत राहावं लागतय. अर त्या म काही हे. आता तेच अ मी अथर्वला तेच म्हंटलं. चार वर्ष व्यवस्थित कर बाबा कष्ट मग पुढे काय काय येईल ते करावं लागे. गेली पाच सहा वर्ष तर असे जाणारच आहेत अजून शिक्षणासाठी. पण जॉब लगेच करायला. हेच नाही घाईच नाही करायची म्हंटलं. प्रॉपर शिक्षण होऊ दे शिक्षणा नं तरच मग व्यवस्थित जॉब कर. मग तुलाच तुझ्याकळ जॉब. करता करता काय येईल काय नाही पुढे मग तस तस तुला.
शिकता शिकता हम्म मग जसा मोठा होत जाल तशी लक समजत जात बाहेर पडतात ना मुलं.
आणि आता ते बबलीच इतका प्रॉब्लेम झालाय मआता ओरडतोय वीस हजारात काही होत नाही असं तस. पैसे कमी पडतात ग सिंगल लाल लाईफ ला सुद्धा अजून तर जॉईंट लाईफ व्हायचय.
अरे काम करश परिस्थितीच तशी क्रिएट होते.
खर्चच खूप आहेत ना ग.
महागाई तशी आहे त्याच्यामु खर्च आपण लिमिट. ठेवले तरी पण पैसात
किती लिमिट. त्या आता खाण्यात. पिण्यावर तर नाही लिमिटेशन आणू शकत. परत चांगलं राहायचंय म्हण. त्यावर त्याला कपडे चांगले घेण. आहे गाडी. खर्च आहे काय किती कोण. त खर्च वाचू शकत नाहीेये.
बरोबर.
त्यामुळे पैसा किती जरी आला, पन्नास हजार जरी स्टार्टिंग दिलं तरी पूरता र नाही अशि गतय. हम, त्यामुळे मुलांनाच आता आपल्याला सांगावं लागतंय, असं करा, तसं करा. हा अनुभव घ ल्याशिवाय त्यांना पण नाही कळणार काय ते. कारण आपलं तेवढं झालेलं नाही न ग, तेवढं गेलेलं नाहीय शिक्षण.
शिक्षण नाही पण आता थोडा अनु
हम्म मग तेच ना, म्हणूनच पर सांगताल. तेच ना, आता ह वर्षाच्या मुलांना जर विचार इंजिनरिंग कस होत, काय होत, तर त्यांनाही आ माहिती नाही की आताची परिस्थिती काय, ते सांगतात काकू आम एवढी, एवढं नव्ह आणि आता ते स्वतः चांगल्या आयटी कंपनीत जॉब करतात. त्यांच्याकडून सजेशन घ्यायला सुद्धा, चान्स नाहीये. कारण त्यांचा वेगळं होत, आताच्या वेगळं झालं.
तेच तर ना हाच तर मोठा फरकय मी काय म्हणतेय,
आता कॉल संपायला आला ग, नऊ सत्तावीस झाले नऊ एक
म मनीषाला विचार, तिला येत जात असेल कॉल तर तू तिला करना.
हा
कॉल करून विचार आधी, तुझे कॉल चालूयत का?
हो, मग तू आता परत करतेस का? नाही ना.
नाही ना आता करणार, माझे झाले तीस.
बर - बर ठीक म
हा तिला विचारते. थांब, थांब मी करते. तिला विचारून घे आणि नंतर परत वेळ भेटला तर कर मग मला मी बोलन.